नाही
नाही बाबा असच जेवला का?
कोथिंबीर ची भाजी.
काजी
मेथी ची भाजी खाल्ली ना.
मग ते घाला घरातच
ती मित्राला महाराज राजजून
नाही ना मी यांच्याकडे गेलते गजु आण्णा कड.
हम ह
नाही माझं फोन स्विच ऑफ आहे लाईट आल्यावर मग देतो माझा
ह का मारच
मारायच
हम् हम् टाकले मग त्यांना क नाही टाकले हा
पालत झाले
कॉल सोळा
मला साध केल चालतया.
एक नंबर वर्ष झाल.
हा.
मी कार्तिकला सात फोन केलते त्यात चौथा फोन म्हणजे सातवा फोन डायरेक्ट झिरो कशान जातय ते
हा मग चालत नाही ना.
त्याच पैस भेटणार नाही माय.
नाही नाही माझे आठ कॉल तसेच गेले झिरोवर.
मग
हम
आठ कॉलचे...
हे पूर्ण संभाषण असलं तरच ग्राह्य धरल्या जातात कॉल ह
बापरे म्हणजे दहा दहा मिनटं बोलणच पडतं का?
मग थोडस गॅप असला तर चालतो पण संभाषण लागतच त्याल संभाषणाचे तर पैसे आहेत.
हम्म अच्छा.
कोणी कॉल चालू केल असत ना.
दिदी तर म्हणे मला दोन मिनिटं बोलल्या आठ मिनट फोन चालू ठेव आम्ही
एक दोन मिनिटं एक दोन मिनिटंलं बोललं चालतं पण असं एवढं नाही.
हो का
नेणाऱ्या नेणाऱ्या रोगांना पणे
हम्म हम्म
मला घेणारला ऐंशी ये दे ना दु कॉल करत त्याल संद बरी
हम्म हम्म म्हणजे आ तुम्हाला ऐशी रूपयेने घ्यायची
वला आप ह् हम् ह
बेच्चनशी रूपये का आता मी कॉल केला बरं
ला बी वला द्यावा लागतो ना क
मग दहा मिनटं देणे.
दंडारी बाबा असाा अगोदर कॉल गेले तर दंडापूरयच.
हम्म
ठीक आहे
एक घंटा लागवल ना
हा हा
वैतागच मग समोरचं डोघं खा एक घंटा
हम गौरमणे बघ आ हम्म सौरभ म्हणी भाई मी तुम्हाला तर बोलल समजा कॉल करून दुसर्या बाळाला काय बोलू म्हणली रिकाम ते लचंडच आहे म्हणे मी नाही करत रे बाबा बस झालं म्हणली तुमचं साग
हम्म हम्म
माे माल पाकी की नबर म्ह आहे नाही तु नको मांलरी काल समणी करा पण
हेच्या नंतर कोणता टास्क मग?
काून तरर ना हो पल
रेकॉर्डिंग म्हणजे वरती लिहिलेलं असतं आपण खाली नुसतं म्हणायचं मला जास्त पैसे बरका ते जास्त हम!
तुम्हाला आला का तो टाक्स का अजून
नाही ना मला आलाच नाही मला रिफ्रेश करून आता करूनच पाहते.
का आठ कि तो कितीचा आहे त
ये ना अ एखादा हजार टास्क राहणार आहे ते जर केले तर त्याचे पैसे जास्त आहे म्हणतात हजार रेकॉर्डिंगचे टास्क राहते म समजा हा रेकॉर्डिंग चे चांगलं आहे ना मग त्याचे पैसे बी जास्तच आहे मग
म्हणजे फोन लावाचं काम नाही एकमेकनला
नाही नाही नाही.
हम्म हम्म. वाचायचन वाचायचन बोलायचं फक्तय ना. आपल्या आपल्या मोबाईल मध्ये.
अन त्याच्यात कस दुसऱ्याचा आवाज हे नाही झाला दुसऱ्याचा आवाज हे नाही झाला पाहिजे. त्यांचा आवाज नाही आला पाहिजे. वाऱ्याचा आवाज नाय आला पाहिजे.
बापरे.
त आवाज आला पाहिजे. एकांतात असं करावं लागतं ते. रात्रीच्या वेळेस समजा.
हम्म. त्या बईण केला. त्या बईला भेटल का मग.
गीता कखेलीला आठ हजार रुपये आले आठ हजार. गीता कंखेला.
आठ हजार आले.
ह. तिचे त याच्या पुढचे तीन चार टास्क झाले.
म्हणजे त्यांना तीन तीस चे तीस कॉल डायरेक्ट संभाषण करायल का काय?
इथले करून, पुढचे टास्क पण करू राहिलेन ती आजून बी. ज हम्!
हम्म हम्म. त्यांना म आला असन तो टास्क. ते रेकॉर्डीिंगचंन ते हाजारचं.
मग, स्वातीला पण आले. तीन मला दाखवलं ना शेता मधे आज.
हम्म, स्वाती कोन?
त प्रश्ात राहाणे येऊन जाईन म्हणे
हम्म हम्म.
ह् ह ह
तुम्हाला येईल मग टास्क. तुमचे अजून पंधरा कॉल राहिले. अजून पाच कॉल बाकीय ते.
माझे.
ते वीस कॉलचे.
वीस कॉल चे नही येत आता. आता पुढे गेली मी डायरेक्ट. ती स्टेप संपली.
त्याचा टायमरे काय काही?
टाईम असन ते उन्हाळ्यात येयल होते. लगेली मी पापड कुरडया करत होते तेव्हा. मे मध्ये.
मी कालच्या काल, मी कालच्या कालच सोळा कॉल करून टाकले म.
ह् हम्!
हा.
तुला आले का?
नाही ते नाही आले अजून. तेचे आताशी तीस करनयने हे. पहिले तीस नंतर मग सोळाय. म्हणज ते वीस कॉल येणार नाही का आता?
नाही. पुढ येईन तुला आता डायरेक्ट.
याच्या पुुढंच म्हणजे तिसच्या नंतर. त्याच्यात ऑड होईन का वीस बी?
नाही नाही याच्या पुढं आता हे यईन णारे डायरेक्ट आम्हाला जे येईन ते.
हा का? म्हणजे तुमचं ते हे संपलं आता. त्याचे लिमिट संपल्या वाटतं.
हा ते मागं गेला आता. आता पुढ पुढ.
हम्म. त्याचा कालावधी संपला. ते यईचा कालावधी.
हा. माझे दोन चालू होते. त्याच्यामुळच मी
हा ह.
तुम्हाला कसं काय नाही यईना मग टास्क?
काय म्हणतीस, बघ की रिफ्रेश करून. नाही तर राहतना त्याज्यात कार्य ऍप मध्ये मदत मदत म्हणून त्या ऑप्शन मध्ये जायचं.
हम्म.
सांगाय मला टास्क असं
मम्मीच्या त्याला बी नाय हाय ना ते?
कस काय चालू झाला काय माहिती?
कोणाचा? मला ते मित्रांन फोन केलाता एका मला म्हणे तुम् मही फोन करतो म्हणे सा. म्हणलं कौन मग तो म्हणे असं असं आहे, मग आशे अशे पैसे येतात तुला ऐंशी रुपय येन. म्हणलं बर. कर मग फोन मग त्यांनी दोन ते तीन फोन केले म्हणलं बस झालं म्हणलं आता नको करून चाल ते म्हणे तुझ पण चालू होऊन जाईल ते. म्हणलं मग त्यांनी चालू केलं. त्याच्यानंतर मग मला ते दाखवततेनी की तुम्हाला एक नवीन टास्क आलेला आहे मग ते म्हणतते की तुमच्या मित्रांना कॉल करा त्यात ते व्हिडिओ होता युट्यू ववर टाकवेल.
हा हा!
असं असं कॉल करा, असं अस ऍप मध्ये जा नंबर डायल करा त्या माणसाकडे ते ऍप पाहिजे. हा म मला तो म्हणे त तुला आलं म्हणे पण मग तुला तरी कॉल करावा लागल. मग मला तिथं दिलं होतं की दा कॉल करायचे. मी दहा कॉल कंप्लीट केली परत तो वाढल ते मग. तिथं परत आल की पाच परत कॉल करा. परत पाच केले, मला वाटल हे किती दिवस चालायचा असं? भेटते की नाही भेटते पैसे म त्याला म्हणलं वाढूचा राहिला म्हटलं ते् म्हणे मला नाही माहिती म्हणे मी म्हणलं बरं बरं. बागतो म्हणलं मी कोणाला तरी विचारून तुम्हाला विचारलं मी किती काल करायचय.
घेतलं होत तिचं का बरा चालू नाय होतंय?
तिला म्हणलं होतं.
नाही तिला म्हटलं तिचं बी ऊन जाईन ते चालू ते चालू कस काय झालं? माझं माहिती माझं चालू होत न्हतं.
पण त्यांनी मला ते तीन चार फोन केले ना त्यांनी तीन चार फोन केल्या नंतर मग ते मला आलं ते असं झालं ते.
ऋतू आहे ना जे झाल्यावर ऋतूच्या करून पाहायचं आणि तिचं बघण जॉईन करून चांगलं होऊन जाईल.
मग तिला म्हणल होत ना मी तुला सहा फोन करतो, म्हणल की म्हणे नाही नाही अस न तसं मग ती बोललीच नाही एकच फोन केला तिला. त्याच्यात भी ती म्हणू राहिली त्याच्यामुळे त्याच्यात सांगत होते असं का काही नाही होत नाही काय बी बोललं चालतं त्या ते फोन मध्ये बोलू राहिली असं.
सांगू राहिली पाय असं बोल नाही बोललं चालत चालू ठेव म्हणे फोन, चालू फोन मधीच.
मग फार तरी बोलाय लागत आपल्या .
हम् बरोबर ते असे डायरेक्ट कशे पैश टाकण कोणी मग दोनच मिनिट करन तीनच मिंट करन.
हम्म सोळा कॉल मध्ये आत त मे दोन, तीन कॉल असेच गेले झीरो, झीरो सेकंद म्हणून.
कधी कधी जाते बी ते. तिकडून नाही एखाद्या पटकन नाही उचलला ना तर लगे झिरो मिनिट येऊन जातो.
हा झेरोज काम का.
आणि साताऱ्यात.
मग काय त्याच्या पैसे पडत नाही ना मग तुम्हाला सातशे रुपय पडल्यावरटत.
ह नंद पड.
म आता ते पेंडिंग पडलं. अ ते हा टास्क झाल्यानंतर मला पैशे ला आले तर.
हां वीस हं
कृतीची च भी चालु होऊन जाईन ते पण मंग ती कर ना झाली तिला तिला म्हणलं तू सहा कॉल कर जर उचलला तर बोल फक... अ सहा कॉल केल्यानंतर मग ते बोलल्यानंतर तुला तो टास्क ईल म्हणलं मला तसच झालं मग त्याने मला फोन केलत्या... त राणी. त्याच्यामुळे माझ ही चालू झालं मला टास्क आला त असं हम्...
म तीन तिचे टास्क.
तील येईल ते टास्क अजुन तर ती..... दोन तीन फोन जर केले न तीला पण येऊन जाईन तो टास्क.
हा हा परत.... हं ला लाव परत.